हा, येतो आवाज ताई तुमचा, हो येतो येतो, काय माहिती काय प्रॉब्लेम झालाय का यांनी काही केला काय माहिती?
नाही ताई नेटवर्क वगैरेचा इश्यू असेल.
नाही नाही तोच पूर्ण दाखवतोय.
नाही ते साईड ला हे नसतो ना कधी कधी साईडचा पण प्रॉब्लेम असतो.
एकच मिनिट अ ताई, काय ओ? थांब, दहा मिनटं, ने आता नाका हा बोला. हॅलो, बोला ताई, बोला ताई. ते ओढून काम आवरली, आज झोपूनच होती आज पोट दुखत होतं.
अरे माझी पण तब्येत
मी पण झोपाच काढल्यात आज काहीच नाही केलंय.
म्हणजे काहीच केलं नाही.
आवं रात्री काय झालं, अ कॉल अकरा वाजेपर्यंत अ मस्त चांगले मी कॉलवर बोलले. पण मैत्रिणीसोबत. आणि नंतर माझं जे डोकं दुखायला लागलं ना. काय माहिती दिवसभर मोबाईल कानाला लावून का काय कळलं नाही. आणि त्याच्यामध्ये हे दोन वाजले तरी मला झोप नाही असं डोक पण दुखत होतं आणि मग काय केलं उठले मी आणि अ अ गोळी घेतली आणि खाल्ली रात्री झोप ते झोपेत बघितली नाही कोणती गोळी घेतले ती, डोके दुखीची समजून पायाची पाय दुखतो त्याची गोळी घेतली. मग कशाला थांबतोय गोळ घेऊन पण थांबलच नाही, शेवटपर्यंत सा काळी उठ नाही तरी पण डोक दुखतच होत चांगलं तेल वगैरे लावल. बाम लावला काहीच फरक नाही पडत.
हम्म
सकाळी उठले आणि परत म्हटलं आता मी ना परत गोळीच घेते थोडस खाल्लं चहा बिस्किट आणि ब गेले गोळे घ्यायला तेव्हा माझ्या लक्षात आलं का मी चुकीची गोळी घेतली रात्री.
म्हणजे पायाच्या गोळ्या डबल झाल्या का काही रात्री नाही ना.
गोळी ती भेेटलीच नव्हती त् तुम्ही घेत ना कधीतरी चुकून म्हणजे कधीतरी घेते जास्त दुखायला लागला वगैरे तर आ त्या कलर काय झाला दोन्ही गोळ्यांच्या पॅकेटचा कलर सेम होता ब्राऊन ब्राऊन मला ते समजलंच नाही चुकून घेतली असं झालं. कशाला थांबते मग चुकीच्या गोळीनी
हा फोन अ फ्रेंडचा ग्रुप दुसरा तयार केला वाटत ना नंबर
हा दुसरा केलाय कुठलातरी ग्रुप त्याच्यावर काही माझा कोण मला कोणीतरी केलंय ऍड.
हा का
हा ते ती स्वा ती स्वाती ती म्हणून कोणतरी आहेत.
हा
त्यांनी काहीतरी ते का आहेत एडमिन वाटत ते ऍड करतात त्यांना सांगायला लागेल मग तुमचा फोन करायचा असेल जवळ
माझे भरपूर कॉल बाकी नाओ अजून म
माझ्या पण नाही आता जास्त. केले आता किती झाले. तुमचा काल एका मैत्रिणीशी थोडंसं बोलले तेवढं, तिचे एक काय दोनच झालेत. अनोळखींशी बोलायला मला काही समजत नाही पटकन.
हा ना काय बोलावं तेच तर.
च ना हा तेच ना मी देेते तुम्हाला फोन नंबर मैत्रिणीचा. तुम्हाला दुसऱ्या.
हा चालेल कालची ते वर्षा ताईंचा पण स्वभाव चांगला आहे चांगल बोलल्या.
हो म तुमचं पण सांगितलं चांगलं साध्यात बोलत एकदम.
त्यासारखीची.
हम्म ह चालू होते आम्ही लहानपणाची मैत्रिणी होते. सगळ्यात बेस्ट म्हणजे आमच्या असा रोजच फोन असतो रेग्युलर साधा. पण आपला रोजच असतो.
हा. बाकी असते भाजी खाल्ली मग?
आज काय केलेल? आज काय ना मुगाची आमटी.
अम् हम.
आणि भात.
आज शनिवारना उपवास असतो. उपवास म्हणजे व्हेज हा व्हेज व्हेज. आणि त्याच्यामुळे माझी डाळ भात असते शानीवारी. माझा मेनू ठरलेला असतो शनिवारी फक्त तर डाळ भात. पापड, लोणचं, मिरची, एवढच आज ना हं आज नाही आज मुग भिजत टाकलेले होते. हो ना. मोड आलेले मूग.
हां.
मग त्याच्यामुळे त्याचीच आमटी केली.
हम्म ह.
तुमचं काय होतं?
सांडगे.
सांडगे.
साडग्यांची भाजी केली. त्या भाजीला कारले होते पण म्हटलेय नको राहू. ते.
हम्म हो काय हा चांगली लागते सांडगे. भाजी पण ते पण करायचो आम्ही.
मस्त मस्त लागते त्याची भाजी. हम्म
ते भिजत ठेवायला लागतात ना थोडेसे. डायरेक
डायरेक तेलात असे थोडे हो चा डायरेकच करते मी ह नाही नाही आज खोकला पण येतोय. हम्म काय झालं. हम सांडग्यांची आपण ना डाळ अ दोन तास भिजत घालायची बनवायच्या वेळेस हारभरे. मिक्स दाळींच केलंय मी. त पी दोन तास भिजत मग मिक्सरला दळून घ्यायची आणि मग हात हातानीच केले मी ते हातानीच तोडले आम्ही. झाऱ्याने नाही केले. हम्म एक किलो दाळीचे केले. त्याच्यामुळे ते भिजलेले दाळीचे असता ना त्याच्यामुळे ते पटकन शिजुन जाता.
हा बरोबर
खायच नही.
आ मी मी पहिले तेव्हाच आधी आमची आई वगैरे करायची. तेव्हा खाल्लेले किती वर्ष झाली त्याला.
हम्म
आणि कांदा घालून पण मस्त लागते त्याची भाजी हम्म पण यांना नाही आवडत. कांदा घालून आम तिची पण आणि सुकी पण मस्त लागते संचितला डब्याला दे सुकी करून.
हम्म सुकीच करायचो आम्ही पण हो काय म रसा करता का?
हा रश्याची आवड यांना थोडंस दाळीच पीठ आपल्या चण्याच दडाळीच पीठ असतं ना. ते टाकायचं थोडसं भाजून
हा त्याच्यामध्ये सांडगे बनवतात आणि त्याच्यात कोणत्या कोणत्या डाळी घेतात मग
हारबराची डाळ घेतली मुगाची मठाची अ अजून मठाची मठ मठ आपण मठ काय म्हणतला मटकी हा मटकी हा मटकी तेच ना आ असतनच
आणि ते मग सगळे एक सेम प्रमाणात काय?
अम् नाही याची अ हरबराची अर्धा किलो घेतली
हरबारीची जास्त घ्यायला लागते का
ह आणि त्या दोन्ही पावशात पावशात घेतल्या बनलो हम्
मी आता तुम्ही बोलला तेव्हा मला किती वर्षांनी त्या सांडग्यांची आठवण आले हम्
अह बरं पडतं भाजीला काही नसल का मजे केलं का बरं पडत म ह
तेच
हम्म आज म्हंटलं जाऊबाजीला आणयला कैस नाहीरा इल बाजला ह असलं तरी वयच हो आ ते इथं गावातच आहे
अच्छा
असलं तरी व्हाचं का नसलं तरी व्हाच का असलं तरी काय करायचं नसल्यावर पण काय करायचं ह
तेच ना तोच प्रश्न पडतो रोज काय करायचा जेवायला
शक जास्त नाटक आता ये नको ते नको
हा मुलांच तसच
ह रात्री पण ना माशीि
हो
डोबी मिरची रशीची बनवली आणि या आत्यांना यांना माला फक्त संचित नाही खात मग त्याला दोन आमलेट अंड्याचे आमलेट करून दिले मग त्यांनी खाल्ले ते.
तसच असतं आमच्या इथं पण तसच आहे ती डाळ भात खाणार नाय व्हेज असेल तर नको मग तिला काय करायला लागतं आता आदल्या दिवशी नॉनव्हेजचा वार असेल ना तर तेव्हा मग जे काय बनवलेलं असेल ते शिल्लक थोडस ठेवायचं दुसऱ्या दिवसाला.
हा हा पण करतो मग मला राहूदे खाईल म्हणे उद्याच करतो.
आज पण तिनी तेच काल आमच्याकडं चिकन होत. ना तर तिने त्याचाच. रस्सा सकाळी भाकरी सोबत खाल्ला भाकरी आणि चिकनचा रस्सा
हम्म हम्म तेच ना.
आणि काल- काल चिकन होत तर बोलते चिकन मला नुसतं न को. मला बिर्याणी पाहिजे मग तिला बि र्याणी बनवली. आम्हाला रस्सा बनवला आणि आज बरोबर खाल्लं हा ते परत ते चिकन नाही खात त्यांना होता चा रस्सा-
हम्म -हम्म- हम्म हा ना तिग जण पण काय काय करायचं असं होऊन जातं ना.
तसच होत आता झालं तशा नाश्त्याच टायमिंग झालाय आता क्लासवरून आली ना तर मग बोलेल नाश्ता हवाय. मण नाश्ता पण असा साधा नाही लागत तिला म्हणजे चहा बिस्किट वगैरे नाही खात. नाही तिला म असं. अ डोसा ता किंवा मग पकोडे, किंवा भजी असं द्यायला लागत करून.
अरे बापरे!
अस बिस्किट चहा ते आमच्या घरामध्ये बिस्किटच नसतो कधीच.
नाही का?
म ह खातच नाही ती लहानपणापासूनच खात नाही त्याच्यामुळे नसत असं कोणी जर दिला बिस्किट पुडा ना तर तो मला खावा लागतो.
हा हा हा. का म्हणता तुम्हाला कि नाही का आमच्या पण नाही घरात. बर का यांना नाही आवडती खाऊन नाही देती.
हा तेच चांगलं आहे तसं नाहीच खायला पाहिजे ते.
का चांगलं बनत का मै
हम्म मैद्याचं असतं ना ते?
संचित नी त चहाच बंद केलाय, दोन महिने झाले घेतच नाही.
हो काय थांबा टाइम संप पला आपला तुम्ही करा कॉल आता. हा.